ह
काम ते का काय म्हणवत तुता
त्या म
अस का
समजावींदाव का दिलं काय का
या करर्ता चा
दारीत मक्ष त वा दिव होतेात दिव पावी नव
बर
एकदा पाच वेळा
आवाज बारीक येत हेडफोनला
कमी येऊ लागला म्हणे
आ्ही पणण करतो
हम्
अ ठी सत्तीवर काय नाही वाटत म्हटलं रे
हम्म मग किती वेर म्हणतात
आठवी सातवी झालं सहावीस झालं त काय नाही वाटत नवी नवी वर दावीवर म्हटलं खे न
आपतेडे राहता का
आह
म्ह मग ना
हम्
हो का जा वाटा लागल ना जा पण वाट
हम्म
त्याले काय अच त्याला हे मस्त सवय चांगली गपगपज शिकवते पटापट शिकवत्याती ती समजवून सांगते
लोड अला ना तेज्यावर
आपल्याला तर काय झाट आहे नाही तर मराठीच आता त्या दिवशी मराठीत घेतला धडा ते शिकवत जाव जवा
हम्
शिकवा लागलो शिकवा लागलो आ फर्स्ट टाइम म्हटलं आपल्या जेवढं वाचत जाव सांगत जाव समजाव वाचत जाऊ सांगत स समजाव
हम् हम
आणि ते हज आता बोलता बोलता आटकते जरा जरा मग
हा
ऐक मास्तर पाच सहा मास्तर बसलेले एकूण मॅडम दोन तीन तीन मॅडम होत्या तीन का चार मॅडम बा त्यांच्या समोर शिकवाय लागल कायच करावंत
हम् हम्
एक दोन मॅडम होत्या हसत असमाईल असं
त्यांच्यामध्ये काय शिकू राहीला
हम् काय म्हणला
त्यांच्यामध्ये काय सांगू टाकल
काय म्हणलं
त्याच्या वेळी काय शिकू लागला
अर नाही रे म पुस्तक होत ज वाचत जाऊ तर समजून सांगू जाऊ आत
एकदम थोडी समजून सांगता येतेे.
अरे हो एकदम तर सांगता यच समजवून पण आता मग ते. त्या समजवण्यासाठी आरे तेज्या काही काही शब्द
फ्री नाही ना अस फ्रीली फ्रीली आ पोरा समोर तरी समजा फ्री बोलू शकतो आपण त्यायले
हम्म
त्याच्या समोर कसं बोलू शकतो माय
ह ह ते हे
तेच ना मग त्याने ते मार्क इतक्या दिलेते मार्क दिले न ते. ते प्रिन्सिपलच्याकडे गेलं ते कागद निऊन मग गेल इंटरव्ह्यू बोलवलं मधे इंटरव्ह्यूले गेलो होतो मग. ती मॅडम मॅडम होती एक एक होता मास्तर प्रिन्सिपल पण त्याच्या साईड न होता. तेल अध्यक्ष
अध्यक्ष होता मग ते पह समजा पाहिले ते मॅडम न मॅडम म्हणे तो ग्रामर थोडा वीक. ग्रामरचे चुकले असतील ते आ पेपर घेतला ना तीस मार्काचा.
हम्
चुकलं का चुकले ग्रामर वगे का म्हटलं ह एवढं नाही म्हटलं पण थोडं थोडं समला.
ग्रमर पाहि.
ग्रामरची ग्रामर म्हणे मराठी ग्रामर पर. कटक जा. आणि हे पाहियला समजाल म्हण. स पुराण समोर मजशी पहिले त पुराण समोर.
डबल बोलाव ना का.
हो ना ते मग ते म जात ना ते ते म जात ना. तुम इंटरव्यस मले.
हम
म्हणात पोर नव्हते का म्हणजात वर क्लासमध्ये. मुलं नव्हती का म्हटलं नाही सर बसले सर आणि मॅडम बसलेले होते सगळे.
हम्म
हम् बर बर ठीक आहे न सोमवारी ये माझ सोमवारी गेलंच नाही मी.
घेत होते तिथ मग.
आह
घेत होते मग.
तीस हजजती प. गेलो नाही तुम्ही सोमवार कटेर गेलो बाहेरावी गेल तरोे.
हम् अ नाही ते घेतात तिकडे कमी मार्क देतात.
हम हम्
मग ते मग कमी पगारावर करतात आपल्याला असं.
हा हा
तें करतात की त्याचा पण फॅन राहाते.
तस तर काही नाही ते तस आता न इंटरव काही नाही काही न. आता तसं जाता य ते म्हल तिथ देखावर. ते दीक्षित त्या शाळेच.
अं
हा ते अध्यक्ष नाही का म्हण ते तर नाही शाळेत तेच ओळखीच आहे ओळखच बाबाच्या ओळख त्याच्या घरी गेलेलो मी दोन तीन व
अे ह
ते घेऊ शकते म
काय कर कोणाझ
अ देख्याला
अदी ते राठोड सांगत प्रिन्सिपल कोण राठोडते राठोड स समज तिघ भाऊ य त ते एक डॉक्टर आहे एक सज शाळेवरती
हम्म
डॉक्टर य ओगतय तंगला
हम
काहीच काहीच नाही तिथं फक्त नाव सांगणारय तिथं
हो
म काहि काहीच नाही ये म्हणत जॉईन कर
ह
अर एक्सपीरयनस न इ
एक्सपिरियन्स येते शकुलान. तस थोडी येते.
हम् होम.
हम् हम् ते गुोथून राहा लागते मग त्याच्यात टाइम भेटत नाही दुसरीकडे..
हतेेच ना एक साहार
हम्
राह ते. अ ते प लश. इतिहास इतिहास झाला की त्यांनी मराठी मरा इतिहास हिंदी इंग्लिशच इंग्लिशच काही झाट येत नाही आपल्याला
हम्.
काशतल ते.
अ्. ते ग्रँटेड नाही वरून ते.
मग यावे ते नाही म नेहमीच आलं पाहिजे. आपल्या कशी ते होतई.
ग्रँटेड नाही म्हल्यावरतीले क मी याच्यावर घेत आठ नऊ द दिला
होओ
आठ नऊ देतील आठ नऊ.
हा न होणार दिस ैत्या दिसत मग ैत्याट. वी सल इंटरव्यू केता ना.
हम् ह.
आणिटी वगैर जानप तरा अठरा वीस हजार तरी पेमेंट यामं द
हम्
मी आज बारा वे शिकवतो मणे वीस हजार रुपये पेमेंट आहे म मध्ये.
हम्म
मग ती काय ती गेल नाही वाटत एक महिना मग डबल ती. पुगीन केल असेल त्याने.
नंतर.
पेमेंट पेमेंट साठी समजा देईल जा समजा जास्त बिस्त देईल मग.
हम्म
म्हणून ते जॉईनिंग झालं तिथं नाही तर ते जॉईन होणार नव्हतं.
पंधरा मध्ये फिक्स झालं असेल तर.
पं पंधरा पंधरा सतरा मध्ये झाला असेल.
हम्म
पहिल म्हणलं मला काय म्हण सांग का ती पेमेंट म्ह दहा बारा हजार रुपये दहा बारा हजारा पूर्ती काय. अकरावी बारावी शिकवते म्हणले केमिस्ट्री शिकवते म्हणले.
तेच म्हणलं.
ते दहा बारा हजारात पुरत नाही म्हणले मग त्यांना म्हले होते मग. पंधरा हजारांच्या वर द्यायची असेल त्या म्हणे मी पंधरा हजार वर लागेल म्हणले. पण ते नाही म्हणले मग.
हे आहे न कि म्हण नंतर केला असेल त्या मास्तरने फोन समजा
हम्म
नंबर बिंबर घेतले तर नाही ना कॉल बिल केला असे ना.
हम्म,
तेच तर कंटाळा आलाय,
काय करायच ते समजणं आणि हिकडं जा, अभ्यास करा लागते,
हम्म,
सुरूच असेल, ना आता,
अभ्यास चालूआहे, तलाठी तर तलाठीचा आयडिया ना, तलाठीअरोग्य स
मला भरता येत नाही,
भरता येते, आरोग्य सेवक भरतय, तलाटी ज भरतायेते, ग्रामसेवकाच भरता येते, सगळ भरता येतात,
मग सांगजू ना आपल्याले,
त्याची ऍड आली कनी, लगेच त्याचा अभ्यास, म्हणजे ऍड नाही आता, चालू आहे जीके बिके जेके च, गणित,
हम्म,
मराठी मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, जीके, इतिहास, भूगोल तेन आहे, करायचे आहे ते, तलाठीचं कसं सोपी आहे, मस्तपैकी पेपर एकच आ, हे पेपरलाझालं की तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अभ्यास करावा लागतो, परफेक्ट एकदम त्याला,
एम. पी. एस. सी तून असल तर,
हा, ना, एम. पी. एस. सी मधूनच आहे, पण आता काय माहीत, आता ऑफलाईन होती, का ऑलाईन होतीय,
ऑनलाईन झाल्यावर ऑनलाईन झाल्यावर ते, आय बीपीएस पॅटर्न घेते, आय बीएस पॅटर्न, असे मॅसेज
हम्म,
जर समजा एमपी सी वल्यानी, घेतली मग एसीवान कस, सोपी, सोपी म्हणजे सोपी, सोपी घ्याला,
ह त्या विचार जात
हा समजा ये ग्रुप, सी च्या लेवल चे प्रश्न विचारत, पण हे आधी पी एस म्हटलं कनी, असं फिरव दे मत,
हम्,
डेंजरस काम आहे पण, तेच,
ते,
नाचले भारी येते मग, आ प्रश्न इकडून, तिकून फिरवता,
समजूलं नाही, तो किचून फिरून विचलकतो,
हम्म,
ते एसबीआयचे पेपर, बँकिंगचे पेपर, लय बकारा असतात बे,
हम्, एज म कधी,
अवघड म्हणजे लई बकर, अवघड राहित, टाइम पुरत बँकिंगले, एका प्रश्न ला, एक मिनिटच,